ते सम्मिट करतासा कनी.
हम्म.
तवा ते काय काय प्रश्न येत्यात तेच उत्तर देतासा?
होय होय द्यायलाच लागतय की.
हम्म ते काय माहिती सांगितलय काय काय मी तर नाहीच म्हणून सांगते बाई.
हा हा तेच हम्म.
हम्म, जात, धर्म, राजकारण आम्ही काय बोललेलच च नाही त्यामुळे नाहीच म्हणून सांगते आणि मार्क ते बोलल्याल किती टक्के सांगतासा?
रेटिंग पाच आपलं टायमिंग पूर्ण झालेलं असतय ना.
ते वीस अस येतय, ते पन्नास, पन्नास मी टाकतय हा दोन्ही बोलल्यामुळे समान, समानच टाकतय आमच्या मम्मीच्या फोनवर केलता मम्मी, बोललीच न्हवती म्हणून मी एकीकडच टाकलं बा ते नवद, आणि दहा, च टाकलं. आमची मम्मी भुलीच नव्हती ना त्याच्यावर लई, त्यामुळे ती सगळी गिरायकाच्याच नादात होती, दुकानात अस. लेमो आणि माझा फोन चालू तसाच होता हीकडन मी हॅलो, हॅलो करत बसलो होतो, तेबी निम्माकट झालता निम्मा हे थोड्यासिकंद झालता, झालता म्हणून मी नव्वद आणि धाच टाक.
ते दूध रोज ताज, ताज येतय
होय.
दुकानला तिथं
हूं रोजच संध्याकाळ ती सहा साडेसहाच्या, दरम्यान गाडी येतीया.
हा ते पॅकेटच
हा पॅकिंगच.
हूं! आणि श्रीखंड, तेन सगळं असतय काय मग.
श्री खंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर असं असतय. परत अ दही, ताक
हा हा लस्ती हा कुठल्या हेज.
सोलमनी.
हा हा!
खवा, पे गुलाब जामुन, अस.
गुलाबजामुन पण ये
होय.
हूं हूं!
ते खर ऑर्डरीवर असतय, म्हणजे काल सांगितल की आज येईल.
देत्यात हं हं म्हणजे रोज त्या दुधाच फंग आनत्यात, आपण आदी सांगायला लागतय, एक आदल्या दिवशी
अ हां म्हंजे कसं फक्त गुलाबजामुन, पेडे आणि आसं चक्का म्हणुन, असत कनई ते तेवढं, बाकी काय मग रेग्युलर सगळं असतयच.
हांहां आता संकष्टी उद्या, उद्या खपतंय बघा जास्त.
हां खपतय असं सणाला सगळ्या
हम्म बास
अं हां बासुंदी पनीर रक्षाबंधनला म्हण ना असुदे रक्षाबंधनला कस लईच धंदा असतय कारण रक्षाबंधन एक तर श्रावण महिन्यात आलेल असतय आणि नॉनव्हेज
खायाच नसतय हां
बासुंदी‌ किती खप्पल तेवढी तीस चाळीस लिटर खपतीया
होय म ती सुट्टी येत्या काय बासु
पॅकिंग असतय काय अर्धा किलो किलो पाव
पावशेर हां हां तरी पावशेरमध्ये कुठे एक वाटी भर आणि वर कुठं जरा जास्त हो
होय तेवढच होतंयकी पावशेरमध्ये कुठे जास्त दोन वाट्या बसतात असं हम् दोन वाट्या बसत तय किती हां पंचाहत्तर रुपये पावशेर बसतिया
हो महाग झालयकी महाग झालय म्हंटल
नाई आता पंचाह त्तर हम्म सत्तर होती पाच रुपये वाढलय पंच्याहत्तर झालय आणि अर्धा किलो घेट ते एकशे पस्तीस रुपये बसतय
होतय व्हय मोटी मोटी फॅमिली तेच ते अर्धा किलो
अ किलो अर्धा किलो स घ्येत्यात
घेत्यात हम्म ते पावशर घेऊन खाल्ल्यासारखं पण वाट
वाटत नाही असतय खरं पावशरला पण लहान फॅमिलीत असं कोणतरी एकांद्र खाणार अस ते एकंदर नसतय पावशेरची पण नेत्यात खर जास्त जोर अर्धा किलोला असतोय जे ते शक्यतो अर्धा किलो कर कसं त्यात दूध बी वि अस करत्यात नय.
घरी नेऊन काय.
बासुंदीत दूध आणि साखर आणि ऊ ऊ वेलदोडे घालत्यात घरातनी.
बदलत नाही का चव तेजी हम्म हम्.
नाही अस दोन वाटी असल्यामुळे एक वाटी दूध खपतई त्यात.
हा हां आम्ही कधी विकत आणत नाय घरीच करत आमच्यात ते.
हा हा. आम्ही आणतय विकत म्हणजे ते गुलकंद बासुंदी अशी विकत आणतय? मंग घालते दूध राखून जरा कणी त्या घालायच लागतय नुसताच ते पण खाऊ वाटत नाही.
हा लय गोड लागतेय आणि गुलकंदच जरा टेस्ट वेगळीच लाग
जरा वेगळीच लागत्या ते पण कस कंपनीवर असतय.
होय काय आमच्यात ते गुलकंद वडी पण आणली होती आणि ते गुलकंद काय ते
हम हम्म हम.
ते पण आणलं
कंपनीवर राहतय आता साधी जरी बासुंदी घ्यायला गेली कणी कंपनीत अस चांगल्या कंपनीची घेतली की चव लागते आता आमच्या इथं पण कणी मम्मी कणी आमची स्वाभिमानी हीजाता हाय. त्यामुळे तिथंच ठराविक त्यात कणी तेनी स्वाभिमानीच मागत्यात. ते दुसरं प्रोडक्ट घेत नाहीत तेनी तेच पाहिजे स्वाभिमानीच पाहिजे आणि असे आहेत की ठराव गोकुळ मागत्यात ते स्वाभिमानी घेत नाहीत. अआसं कर
हा हा आमच्या इकड गोकुळ आणि चित तळी हाय बघा. जास्त चितळेच आणि बासुंदी तेन म्हणल तर तीळ गुडचे हा ति चव लाग त्यो पहिल्यापसन तीच
होय गोकुळाच हाय आणि कुंभोजात सोलमानी
तेल नाही
कुंभोजात आमच्या स्वाभिमानी
ह, ह हयोत हा, हा, हा तुमच्या तिकडचे साईडला ते स्वाभिमानी अस
हम्म स्वाभीमानी हाय एकदा गोकुळ पण खप नाही आमूल पण हाय बरेच कंपणी हाय्तं तीथ व्होय बटर बी मिळतय
हा, हा
काय म्हणलास बाहेर गेलेत बटर मिळत परत असे लस्सी मध्ये फ्लेवर मिळत्यात बरेच काय काय मिळतय
आता उन्हाळ्यात धुमत
हा उन्हाळ्याला धंदा असतोय आणि मग कस ऑर्डरी अस त्यांनी अशा लग्नाच्या उन्हाळ्यात ताकाची तूप अ कोन तूप मागवत
हा
असं ऑर्डर असत्यात पन्नास साठ लिटर सत्तर लिटर ऐंशी लिटर
हा ते मठासाठी
त्यासाठी ताक
हम, हम
ताक घेत्यात कोण खव्याची ऑर्डर असत्या कुणाची पेढ्याची ऑर्डर असत्या
हा, हा फायदा पडतोय त्यात मम्मीला हा, हा
तिला महिन्याला बघा अ सत्तर अठरा हजार रुपये कमिशन येतय
त्यातन
ह म्हणजे फायदा म्हणजे त्यांनी क त्यांची कशी क हाय म्हणजे ते प्रोडक्ट कणी किमती सकट त्यांनी देत्यात फायदा त्यांनी तेव्हा देत नाहीत. इकायच किमतीतच वस्तू देत्यात तिनी आम्हाला रोजच्या बिलात आणि शेवटला जेवढा फायदा आपल्याकनि आहे तो तर शिल्लक पडतोय. अ संघात आणि मग संघातन ते कनी बिल खात्यावर येते मग सतरा हजार, अठरा हजार रुपये फायदा पडतोय. मग त्यातलं गाळप थोडासा आजार गेल कनी उरलेलं आपल्याला दहा बारा हजार रुपये. पगार पडतोय महिन्याला
पडतोय हं हं खर. रोज दुकान उघडायला लागतेयच.
रोज उघडायचं लागतय, मग ते खपणार कस.
खपणार कस आणि एखाद दिवशी दूध तेन खराब होणार ना
होय बंद करून चालीत नाही कारण रेग्युलर कस्टमर त्यांना द्यायलाच लाग
लागते हा तेच की
ना आता मम्मीला बरं नव्हतं ते दुकानासाठी तर मी गेल तो मी
होय तुम्ही बसत होता मग
तिकडं गेल की मलाच त्या दुक
होय तुटलंय तेे गरम आहे. हम हम्.
मी तिकडे गेल दुकानातच असतोय मी घरात कधीच नसतोय.
हा हा.
मग काय मम्मी जेवण बेवण बनवते मला तिथंच बस म्हनत्या. हो म काय. बसायला फुकटचं बसायला काय जातंय.
सवय झाली असल ना तुम्हाला लग्नाआधी
अ लग्ना लग्न माझ्या लग्ना नव्हतं सोडा ते लाग्ना नंतरनच घेतलय त्याच्या आधी किराणा मालाचं दुकान आहे ना आमचं दारात तित्ता असाय ची मम्मी, आता कसं अडजस्ट होईने
आज्जी देते मग किराणा तेन सगळं?
होय
नाही आज्जी देते किराणा.
दित्या. हाय आमची हम्म वहिनी हाय हम्म. आणि म मम्मी तिकडं असत्या. त्यात एवढासा किराणाच दुकान व तेवढा फायदा नाही गल्लीत दोन तीन दुकानं आयेत ओ.
हां हां तरी बसून काय करायचं म्हणून सगळं ते सगळं हां सगळा माल असते. हा हा मग काय नाय चांगलं एक
हम्म आणि मग मम्मी तिकडे असते मग मी नाही बा ते ती किराणा मला दुकानावर कधी बसत नाही गल्लीत बसू वाटत नाहीत. मी दारातच हाय ओ हम्म हम्म म्हन तिथं बसू वाटत नाही मन मी स्टँडवर दारातच हाय.
दारातच.
आणि म ते स्वयमानाची डिटी कनी स्टँड वर हाय चौकात आय गा आ वात स्टेशन वर आय. अं बस स्टेशन वर. मग मी तिथं जातोय बसायला.
हम्म हम्म
आणि कसं तिथंल सगळं आंदाज माहित झालाय नाई ते गें मम्मी गेल्या टायमाला बरं नव्हतं तेव्हा त्यातला सगळा संघाचा हिशोब बिलं बिलं सगळं माहित झालंय. हां, त्यामुळं कनी गेलो तिकड मम्मी बस दुकानात म्हणत्या हम्म. आता पण बरं नव्हतं पोटात दुखत होतं मग ते दुकानचं अवघड वालं भाऊ बी कामाला मग वहिनील समजत नाही ना अजून तिथलं काय. दीदीला बी नाहीस समजत. मगं मम्मी म्हणती तू ये चार दिवस, चार दिवस म्हणत पंधरा दिवस राहिलो. चार दिवस कधी जायत नाही , आसं कधीच झाल नाही की मी गेलोये आणि चार दिवस राहून आलोये.
ते तर आहेच सोडा.
हम्म गेलो की पंधरा दिवस निवांत आठ दिवस तर राहतय.
दिवस मोडत्यातच वर.
हम्म हम्म नवऱ्याला घेऊन गेल की कसं सकाळी गेलो की संध्याकाळी
यायला लागतंय हा हा न्हयाला एखाद वळेस या म्हणाय च जाताना आपलं आपण जायच एस टी न तेन.
एस टी नं नाय बघा लांबच पडतंय एस टी न परवडत नाय एस टी नं माग इतना आऱ्याप पण चालत जायला पाहिजे आरळ्यातनं त्या कोल्हापुरात उतराय पाहिजे कोल्हापुरातनं कनी रंकाळ स्टॅन्ड ला एस टी लागत नाय आमच्या गावची
एक मिनिट ताय